ह. हॅलो! हॅलो! नमस्कार ताई, नमस्कार, आवाज येतोयं ना - आवाज येतोयं ना.
थे तुम्हाला आता किती आवाज क्लिअर म झालं मग संध्याकाळी ते बाप्पाची प्रार्थना किंवा दिवाबत्ती
हो अगदी- अगदी शुभंकरोती झालं देवबाप्पा झाला.
अरे वा पर्मनंट, टाईम ना रोजचा.
हो एकदम सात वाजले म्हणजे बरोबर ली त्याच्यावर.
ओके, मग अजून काय कर काय चाललायं अजून मी सध्या मस्त माझं आवडत चा काम करते आहे. मी डान्स, करत आहे. मला म्हणजे, फिरायला वगैरे, फार आवडतं.
फिरायला आवडतं अरे वा छान मेन नक्की म्हणजे, असं. खूप बघितलं वगैरे, असं पर्यटन म्हणजे, एक प्रकार.
पर्यटन ना बाज तेवढं नाही होतं पण एक आवडतं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा म्हणजे आहे असं की जवळच्या जवळ आहे तिकडे एकमेकांना आहे आम्ही दोघी नवे असते मस्त स्कूटी काढते ती स्कूटी काढते आम्ही मस्त. चक्कर मारायला जातो. जवळच्या जवळ आता सध्या मी थोडी ह.
जायला पाहिजे नक्कीच बाजवतं फिरायला असं कुठेतरी जायला पाहिजे वेळ काढून जायला पाहिजे.
मैत्रिणी म्हणजे आम्ही जातो ना तिथल्या तिथे देवी आई मधून थोडसं. ते ओरडतं असतात अरे कुठे गेले- अरे कुठे गेले अरे आलो पाच मिनिटातं. अरे मा सुतात
ह.
म्हणजे निघतो कधी चार चा आधी निघतो. अ - नाही ते - ते साईड नाही बघित एवढ्या दूरचा पल्ला अजून टाकायचा आहे सुरुवात केलीय. मस्त अजून देवस्थानचे झाले मस्त दर्शन. आताच लास्ट टाईम उज्जैन आम्ही उज्जैन जाऊन आलो तर फॅमिली, सोबत म्हणजे हो त्याच्या नंतर तुझं तर, बरंच झालंय मग खाटू शाम वगैरे केलं हो. तिथल्या वाईट्स खूप सुंदर असतात.
हो - हो एकदम इथे गेलं की काय म्हणजे एक म्हणजे सगळं बाहेरच विस करायला लावता सगळं आणि खूप शांत वाटतं मानसिक शांतता जी अस असते ना ती असं या ठिकाणी जाऊन खूप छान वाटतं. खरंच छान वाटतं म्हणून तर फिरायलाच जायला पाहिजे.
खरंच जायला हवं आणि फिरण्यासोबत आप म्हणजे ना सणालाच आहे म. नवीन माणसांची ओळख करायला आवडत.
नक्की हो खूप छान हे ही एक गोष्ट छान आहे. हा न नवीन लोकांशी हो हो आणि आपल्या खरंच छान आणि कसं आपल भारत भारतामध्ये प्रेक्षणीय स्थळ किंवा पण इतकी सुंदर आहेत की त्याच्याने आपल्या भारताची संस्कृती पण कळते आपल्याला.
हो म्हणजे आपण आपल्या बंगल्यापासून थोडस लांब गेलं की खाद्य संंस्कृती बदलते लोकांची बोलचाल बदलते लोक बदलतात सगळं बदलतात.
ते कळतं आपल्याला की अरे हा हा आपला भारत आहे. अरे वा छान मस्त आणि हे केलं पाहिजे खर तर वर्षातून निदान एकदा तरी मला पण फिरायला खूप आवडत मे बऱ्यापैकी बघितलेलं आहे.
मग तुमचा असा कुठला आठवणीतला प्रवास आहे जो तुम्ही आता आपण आपण डिस्कस करू शकतो?
हो एकदम छान कोकणातला हो कोकणामध्ये हरिहरेश्वर हरीहरेश्वर, दिवेआगर, महादेव हो हो हो हरिहरेश्वर खूप सुंदर दिवे आगार ते गणपती दिवे दिवेआगार आहे. ते गणपती आहे हा खूप म्हणजे तो प्रसिद्ध त गणपती वगैरे असं आहे तिथे मध्ये तुम्ही ऐकलं असेल तिथे चोरी झाली होती त्या गणपतीची खूप जुन मंदिर आहे ते पण हा कोकणात आणि तिला को कोकणामध्ये कस प्रत्येक देवस्थान जे आहे ते समुद्रकिनारी हे समुद्र किनारा त्याला लाभलेला आहे त्यामुळे इतक सुंदर वाटतं छान वाटतं फ्रेश आणि कसं फिरायला गेलं देवाचं दर्शन पण होतं आणि समुद्रकिनारी फिरायला पण होतं. जे खरं काय जे आहे कोकण ते खरं तिथे जाऊनच आप आपल्याला अनुभव घेतल्याशिवाय नाही कळत.
समजल ओके आणि या सगळ्याच्या तुमीसाठी ली पण वेळेत अच्छा सिंधुदुर्ग पण आहे ना तिथेच
हो हो सिंधुदुर्ग आहे काशिद, जंजिरा किल्ला आहे, काशिद बीच
जंजिरा हो हो हो आम्ही जंगिराला आले म्हणजे तेव्हा स्कूलमध्ये होतो. फार म्हणजे आठवण फार आहे तिथली अ तिली एक आठण म्हणजे तिथ ती खूप लहान असताना पाचवी सहावीला असतानाची एक आठवण आहे ती आम्ही जंजिरात अजून तो डोळ्यासमोर तसाची तसा
कसं त्या बोटीतूनच जावं लागतं त्याला दुसरा मार्गच नाहीये तिथपर्यंत
फार आहे त्या बोटी तून जर पाय सटकला कि आपण जल समाधी घेणार म्हणजे घेणार.
पण एक आहे
तेव्हा तिथे ती ती का ठेवते तिथे पाय पाय सरकलेला लोक क्च्युली म्हणजे एक संस्कृतीचा भाग म्हणून जायला हव‌. अणि आजकाल आपल्या मुलांना हा वारसा
हवा कारण तो जंजिरा किल्ला असा अभेद्य आहे. अभेद्य म्हणता अभेद्य एवढं सगळे शिवाजी महाराजांना किल्ले जिंकता आले. पण तो एकच म्हणजे, मला खरच वाईट वाटतं खर तर.
आजकाल कशी फ्रेम वगैरे उपलब्ध सध्या काळात काहीच नसताना भीमा याच लोकांच किती छान बांधकाम आहे.
खोलभर समुद्रात तो किल्ला उभा आहे, आणि अशा ठिकाणी लढणं, ही काय सोपी गोष्ट नाय. आपण बोलतो ते पण एकदम सोपं वाटतं. पण त्यावेेळेस जे शिवाजी महाराजांनी केलं त्याला काय माना चा मुजरा.
खूप म्हणजे,, आपल्याला अभिमान वाट त्यांच्या कार्याचा आणि त्यांचा. आणि ऑक्चुली ही जी गोष्ट आहे ना. आपल्या मुलांना स आजकाल सारखे काहीच इंस्ट्रुमेंट काहीच नसतील. पण त्यांनी किती छान म्हणजे, किती लयबद्ध वगैरे काम केलय, ते काम करून कस घेतलं असेल हे समजायला हवं. अन कसय फॅमिली पण थोडीच की अ जॉब पासून याच्यापासून आपण पण ट्रेस् फ्री असतो.
स्ट्रेस फी ह मुलांना पण खर तर हल्लीचं जे शिक्षण हाय, ते खरच स्ट्रेसफुलच असत, खरच म्हण तरी म्हणजे आधीची शिक्षण पद्धतीचे नाताची म्हजे खूप मुलांना पण मग यातून भारतीय संस्कृती कळे. बाहेर नेलं त्यांना फिरायला, त्यांना समजत आणि ते तसं अभ्यासामध्ये पण असतं ना. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी बघितलेलं, पटकन पण त्यांना समजत पण अणि.
हा एकदम, एकदम- एकदम छान. म्हणून मुलांना खरं तर वर्षातून एकदा, अशा ठिकाणी द्यावं. की त्यांना ते पुढ उपयोगी पण इल आणि त्यांना आपलं भारताच नक्की का
आमी म्हणजे जात असतो, म्हणा सासरचे लोक आहेत, किंवा म्हणजे भाऊ वगैरे आहेत ना. आमचे मुलं आहेत, तर म्हणजे तीन चार लोक आहेत तर आम्ही जात . त्यांना इवन म्हणजे फोर विलर पण प्रवास आहे. बस
हो हो.
हो. म ठीक आहे आजकाल असतात खिर गावात बैलगाडी वगैरे, एक्सप्रेस पण मुलं खूप छान एन्जॉय
खूप छान एन्जॉय करतात. खरंच एन्जॉय करतात, आणि त्यांना ना मुलांना क्युरसिटी असते एक प्रकारची तर आपण सांगितलं ना ते परत
त्यांना खूप प्युरसिट असतो ह.
बसणं- बसणं आणि तेथं चालवणं त्यांना खूप छान वाटत असं आणि जे आपण जिथे जिथे नेत हो पाहिजे, पाहिजे नक्कीच पाहिजे, आणि आपण जिथे जिथे जातो ना?
त्याला पैसे देऊन या सगळ्या गोष्ट ह बोला ना?
हा, हा जिथे आपण जातो ना तिथे त्यांन ना मुलांना क्युरोसिटी वाढते आणि ते खरं हजारो प्रश्न विचारतात, म त्या प्रश्नांची उत्तर आपण न कंटाळता, न काय करता त्यांना दिली पाहिजे द्यायला हवेत.
त आता, तुम्हीच मला बोललेत दिवेआगार बिच वगैरे इथे त्या समोर च्या मातीत खेळता खेळता, हे हे करता करता. आपले आजी, बाबा आप मुलांसोबत आपण बाल बालपण पुन्हा एन्जॉय करतो, म्हणजे आपली संस त्यांची कल्पना शक्ती विकसित होते, आपण म्हणतो की की आपण शहरात मुलांना धुळीतमध्ये जाऊन देत नाही तिन एनर्जी होईल किंवा काही होईल असं
बरोबर आहे बरोबर. खूपच छान, आणि हे दिवेआगारच्या ठिकाणी एकदम.
ती असली काही तरी मुलांना
काय अहो खूप असते, म तिथे जाऊन ते अ ती भीती रच जाते.
तिथं खूप खूप प्रकारचे आप म्हणजे एक जातो आपल्याला वाट बसायचा, प्रवासाचा थकवा आहे तो, पण ह्या पाटकर काही काही गोष्टी
आणि कोकणातला जो प्रवास आहे तुम्ही बसने जा किंवा स्वतःच्या गाडीने, अजिबात नाही खूप सुंदर दोन्ही बाजूला झाडी घाट असतात. आणि छानपैकी ती लालसर माती, सगळीकडे डोंगर झाडी इतक, सुंदर वातावरण थकवा येतच नाही. येतच नाही आणि मग तिकडचं जे खाद्य जी संस्कृती आहे तिथे खाणं, पदार्थ आहेत वा वा वा! काय. ते एक वेगळच आहे तिथलं कोकणातलं हा आणि खूप हा एक कोकणी माणसं म्हणतो ना खरंच प्रेमळ असतात, त्यांची जी बोली आहे ना ती इतकं छान वाटतं ऐकायला. हा खूपच छान वाटतं त्यांची बोलणं त्यांचच. त्यामुळे ना कोकणात फिरायला एकदम
अच्छा! बाकी काय म्हणताय, तुम्हाला आवाज आहे क्लिअर माझा?
हो हो, एकदम आहे छान आवाज आहे. हा हा हा, असं अजून कुठे कुठे तुम्ही फिरायला गेलात तरी?
काम कराल का? मी सध्या ब बसमधन उतरते आहे, वेळ झाला की तुम्ही सांगाल मला.
अ हो मी बोला तुम्ही कंटिन्यू बोलत का, म्हणजे तस ते पण अगदी थोडा वेळ आहे. हो हो हो अस, तुम्ही म्हणजे आता पण प्रवासात पण आहात. अरे, अरे वा वा वा!
मोबाईल पेक्षा आवडते मला प्रवास आता विथ फॅमिली आहे असं छान वाटत हो. म्हणून म्हणलं तुम्ही बघा वेळ किती आहे?, हो.
चालेल तुम्ही आता कुठे येऊन अ
नाही जस्ट उतरते आता, जस्ट उतरलो. ते म्हणतात ना आता चाललो आमच्या घरट्याकडे. ह बाकी झालाय आपला वेळ